हा ते रंगोली मॅटच सांगता मी.
तेच म्हटलं तुला कोणती कोणती डिझाईन पाहिजेत ती काढून. तू त्याचा ड्रॉ आहे क- प्रिंट आउट काढून आणू शकते, किंवा ऑनलाईन बघू शकते.
हा, तसंच काहीतरी करावं
हा आणि मग घर बसल्या कसं थोडस मार्केटिंग- टिगं करायच स्टेटस ला वगैरे ठेवायचा. मग ते कुणाला पाहिजे असेल तर मग ते कॉल केलं की मग त्यांना द्यायचं बनवून. किंवा बनवलेलं असेल तर द्यायच बाहेर. पण तस महागच भेटते रांगोळी तर कोण संगळी काढत बसत नाही तर रांगोळी. आपल्या ते आंगोळीच पण मॅट घेतला तर. ठेवू शकतो गणपती बाप्पासाठी बनवायचे. आता गणपतीचा आलाय सण. जवळ, ते समय खाली ठेवायचं पण भेटतं बघ.
हो बनवते हो.
हा मग तसं बनव.
छोट छोटे छान वाटतात ते.
छोटे छोटे समयसाठी ठेवायचे. आणि म ते गणपती बप्पा ठेवायला वगैरे होऊन जात.
हो
आणि काय दुसरं काही येतं काय नुसतं मॅटच बनवते.
मॅटच बनवली होती झालं ते मागच ते. सोडून दिलं होता नंतर काय ते डोक्यात बसलं की एकदा बसते विचार. मग नंतर सोडते ते कुठं हे करायचं म्हणलं डिझाईन काढत. बस साळी करत बसतात थोडस झाल्याव. उग नशी.
अग तू ते अशी. पालक प- पुरी कशी बनवली होती पालक पनीरची प - पुरी पोरांना आमच्या खूप आवडली होती.
हो का पालक पनीर पालक आधी स्वच्छ देऊन घ्यायचा मग त्याला उकडायचं थोडं. उकळून घ्यायचं मग ते मिक्सर मधून काढायचं त्याला हिरवी मिरची लसूण अदरक हिरवी मिरची
हा.
अ ते पालक
हा.
भांड्यामध्येच अ मिक्सरच्या भांड्यामध्येच पालक हिरवी मिरची आलं लसूण जिरं आणि मीठ घ्यायचं. ते मिक्सर वर फिरून घ्यायची पेस्ट काढायची त्याची.
हा.
हम्म मग पेस्ट काढलं लागेल आपलं गव्हाचं पीठ. तेन आटा.
हा.
त्याच्यातं मिक्स करायचं अ - थोडी हाळद टाकायची.
हां.
ओवा टाकायचा त्या पिठामध्ये.
हा.
त्याच्यामध्ये मिक्स करून हं.
ते करायचं. अं भिजून घ्यायचं पनीर खिसून घ्यायचं त्याच्यातचं. पनीर खिसायचं.
अच्छा,
हा त्या हच्यातच त्या पिठामध्येच टाकायच त्या पेस्ट केले त्याची. खिसून टाकायच बारीक खिसणी असते ना ते खिसणी- खिसायची ह. बारीक किसायचं. अम् अ प बनायचं पप त्याची पुरी पण होते. पराठा पण बनते दोन्ही पण आपल्याला पराठा वाटलं पराठा बनवू शकते तेचं पिठाची
अनं तळायचं असलं तर पुरी पण तळते. मिक्स करून आटा आपल्यासारखा ह - हा मळून घ्यायचं हो चपाती सारखं सॉफ्ट घ्यायचं थोडसं.
हा.
चपाती सार हा.
हम- हम आणि मग त्याच्या मग पुऱ्या लाटून
हम पुऱ्या लाटून तळायची.
सॉस काय बनवते कि असेच सुकी खायचे?
सुकी नाहीय चटणी. चटणी बनवते मी शेंगदाणा घ्यायच आपलं शेंगदाणा हिरवी मिरची भाजायची दही - दही घ्यायची त्या मिक्सर मध्ये टाकायचं दही शेंगदाणा भाजलेलं मिरची भाजलेलं. आणि जिरं टाकायचं मीठ टाकायचं मिक्सर व फिरवायचं. हम्म बारीक करायचं पेस्ट ह्,
परत आलासं
तडका हो फोडणी वरून तडका टाकं झालं. फक्त तडकायचं टाकायच तेल कढवून जिर आणि राईचं कोथिंबीर टाकायची वरून बस,
हम बाकी कडीपत्ता वगैरे असं काही नाही टाकत? ह्अ
कोथिंबीर टाकलं की झालं,
मग खोबरं नाही टाकत त्याच्यात फक्त शेंगदाणे?
हो शेंगदाणे आणि हेच टाकत,
शेग दाणे शेंगदाणे शेंगदाणे आणि मिरची,
हो.
खोबऱ्याची चटणी फक्त ते इडली च्यार चटणीला करतो त्याला हा हम्म हम्म
हम्म
मग तेव्हा ते मागच्या वर्षी दिले होते ना पोरांना खूप आवडले होते ते मला म्हणतात बनव बनव,
हम्म
म्हटलं मला मग ते म्हणतात काकीला विचार, म्हणून म्हटलं आता आठवण आली म्हटलं विचारूया.
हा हा बर झालं.
बघू परत कधी बनवलं तर.
हम्म तुम्ही बीटरूट ची पुरी बनवली ती माझ्या मुलांना खूपच आवडली. कशी बनवली?
ते बीट काय मी असंच बनवलं होत ते काय रेसिपी माहीत नव्हती अशीच केली बीट मिक्सरला लावले त्याची पेस्ट केली त्याच्यातच ते तुझ्यासारखंच म्हणजे मिरची टाकली बाकी काय नाही टाकले.
मी तसच केली होती मी बीटला आधी खिसून मिक्सरमध्ये काढली होती. मीठ वगैरे टाकून त्याच्यात आलं लसूण टाकले. आणि बनवली होती पण तेवढी टेस्ट नाही झाली म्हणली.
हम्म
बनवली होती मी युट्यूबवर बघून बनवली. रेसपी हम्म म्हणलं काकीला कशी म विचारते म्हणलं टेस्ट वेगळी वेगळी असते ना अलग. पद्धतीने बदल बनवण्याची पण पद्धत अलग अस ते टेस्ट पण वेग वेगळी असते हा प्रत्येकाशी. तेच ना आपल्या पण लेकराला सुट्टी असली काही ना काही चालूच असते हे ब मोबाईल घेत ते हे बनव ते बनव चालूच राहते सुट्टी म्हणले की जेवण नाही.
हा.
हम् हम. मी हो नाष्टा येणे. परवा दिवशी बुधवारी भुर्ची बनवली होती भुर्जी आणि पोळी मम्मी मग रोजच मला भुर्जीन पोळी देते. बुधवारी म्हणते मी भुर्जी खात नाही ना अंडा ते तिघाणीच खातात ते बनवून. मग होती ती चमच नाही घेतली, पोळी बनवलीत. त्याच्यात भरली, त्याला पराठा पनीर पराठा म्हणूनच दिला, ते पनीर पराठा म्हणूनच खाले. काय करून भुर्जीला कशाला सांगायचं म्हटलं भूर जी दिली, काय केलं तसच केल ते तेनी भाजी बनवली होती भुर्जीची, ते अंड्याची भुर्जी ह भुर्जी. ते बारीक, बारीक जातील ते पनीरची भुर्जी असते तशीच लागली ते ह. ते खाले ते पोर आवडीन त्यांना मी सांगितलंच भुर्जी म्हणून, मी म्हणलो आवडलं का? हा आवडलं बस झालं, खाले बस झालं. हम्म. नाय, ते पण सोडलं मी खात होते पहिले ते सोडले आता. पहिली खायची, पण आता खूप दिवस दोन, तीन महिने झाले सोडली मी. ते पण खायचे कधी, पंधरा दिवसाला महिन्याला एकदा ते पण आता ते पण नाही ना, नको ते पण होईना झालं सहन म्हणजे सवय नाहीये, आहे ते आपल्याला लहानपणापासून सवय नाही, नाही तर लग्न झाल्या प सवय नव्हती, इथं आल तसं येणीच सवय लावली, प्रेग्नेन्सी मध्ये येते खाण्यात आलं. मग नंतर ते थोडी, थोडी हळूहळू ती सवय लागली, मी म्हणलं नको बा. एकदा सवय लागली कि, ती चांगली नाही वाटत. कुठे गेलं कि, ते म्हणजे आवड होते पोरांना पण. गावाकड नाही खात, खात. नाही ना, कोणीच खात नाही घरी.
हा.
नाव पण नाही घेत, तेच.
सासरीे की माहेरी?
सासरी बिन माहेरी, सासरी तरी माहीत असते खातात सासरची, माहेरच्याना तर नाव पण नाही माहिती. नाव घेत नाही बाहेरच ना. माहित नाही खात्यात, मला घरी शिवा देते. खाते म्हणून, मग काय.
येऊ नको तिकडचं काय म्हणते?
जा मतेेत मग.
ह, म्हणजे पहिल्यापासूनच नाही खात कोणच?
कोणच नाही खात. अंडल शिवत नावच घेत नाही त्याचं.
हं, हं, हं, हं.
ते शिवतर बाजूलाच राहीलं, मराठ्यांच्या घरचं सुद्धा पाणी पित नाही आम्ही.
हं.
मराठ्यांचे खातात, पितात मग ते आम्ही नाव त्यांचं घरचं, पाणी सुद्धा पित नाही आता काय मुली भेटना चाललेत. तर ते दुसरे मराठ्यांचे असं कोणत्या पण लोकांच्या, इतर आँदर कॉस्टची अ मुली करतय. हम्म, हं हा. हम्म.
हम्म, काय नाही. बाकी आपलं कस विषय कुठं होता कुठं चालला.
तेच ना.
हम्म आणि काय म्हणते?
काहीच नाही.
चालतंय चालतंय. बघू आता काय काय आमच अद्वेत पण म्हणतो नाय खायचं नाय खायचं त्याने पण सोडला तो पण नाय त काय त्याला आता सोडलंय शा ट्युशनला आता जाऊन आणायचंय. म्हटलं बघू काय करते जरा बोलूयात.
आमचे तिकीट काढले वाटते गावा कड जायचे मी अस मेसेज बघितला. त्यानं म्हणंग तीच्या भावाने काढलेल मी म्हणलं सध्या काढू नका गणपतीच्या वेळेस हा ठीक आय म्हण सुट्ट्यामध्ये गणपतीच्या पाच दिवस सुट्टी असतात ना गावाला जायची. गावाकडे गणपती अन् गोहरी असते. ब्रेक होतय?
हा तिथंच बसली एका ठिकाणी हा.
हा आ तर मी म्हणल गणपती च्या वेळेस पाच दिवस सुट्टी असत्यात ना.
हा हा.
मग मी म्हटलं गणपतीत जाऊया हा ठीक हाय लगेच अ सुट्टी संपायच्या आधी शिउया म्हटलं म्हणजे सुट्टी संपल्या लगेच दुसऱ्या दिवशी शाळेतच जाऊ एक दिवस आराम कराव लगेच पाहून आलोय त्या दिशीच गा अ हा घरी असते ना गावी असते ना. णपती हा गणपती दीड दीड दिवसाचा गणपती असते. आणि गौरी पण असते ना दोन तीन दिस गौरी पूजन असते. त्यामुळ दोन तीन दिवस लागते गौरीलां. दुसऱ्या दिवशी विसर्जन असते गौरी आणि गणपती त्या मूळ
नपतीच ठेवायचं ना विसर्जन दीड दिवसाच का करता मग लगेच?
अ आमच्यात ना अ ग गणपतीचे अ आणि लक्ष्मीचे एकत्रही करूनात
करत नायत.
काय हाय की ते हा. त्याला लोकर हा.
हा हा.
एकदा पाच दिवसाचा मांडायच होता तरी गणपती एका रूम मध्ये मांडला दुकानातच मांडला आणि इकड च्या रूम मध्ये लक्ष्मी मांडल म्हणजे दिसून नये म्हणून ते असं केल होतं. हम्म तिकड हम्म नाय अ म आरती पण हा पूजत पण नाय आरती पण एक तिकडची आरती ते झाल्यावर आरामशीर तेची आरती केल्या गणपतीची. इकडच झाल्यावरच कोणत तर असं एक ठरवलं करायचं. मग ते तीनच वर्ष मांडल तसं पण ते खूपच इकडचं तिकडचं घाय होतय.
हा हा हा.
हम्म, मग आपली गौरी आणि गणपती गणपती दीड दिवसाचा.
हा.
मंग ते त्याच्यानंतर एक दिवस गॅप असतो गण गौरीला. गणपती उठ अस्त्वव लगे दुसऱ्या दिवशी मंग फराळ वगैरे. खूप ते पण खूप मेहनत लागते म करणार ते मकर मांडून हे सगळं डेकोरेट करणार
हा.
हम्म जेवण पण खूप असतो करायच सोळ्या भाज्या अस हम्म हो.. चटणी सोळया भाज्या असतात थोड्या थोड्या खूप
तिला करतात कि, लक्ष्मीला गौरीला.
एक गणपतीला एकवीस भाज्याची मिक्स भाजी एकच करून टाकतं. म नंतर हं एकच भाजी मिक्स करता.
एकवीस भाज्या टाकून एक भाजी हा.